हॅलो हा येतोय येतोय
हा थांब तुझा तुझे रेंचा प्रॉब्लेम आहे बारीक येतो आवाज म दरवाजा बंद करते
हा
हा बोलाता हो हो नाही येतोय क्लिअर येतोय आता
हा काय चाललंय
हा बसलीय पोरगी गेली नातू गेला त्याच्या मग काय करमीे ना मला
हो घरात लहान बाळ गेल्यावर करमतच नाही
मग काय सांगते काय नुसत एकदम घर सुन सुनं वाटायला लागले तरी नशिब आता हे काम आहे म्हणून जरा वेळ जातोय आणि स्वयंपाक पण सगळा माझा रेडी आहे त्याच्यामु बसले आपले निवांत हम् बाकी काय
बाकी काय आमचं पण शिफ्टिंग झालं आहे तेच कामं चालू आहेत तर सामान लावायचं कलरिंग हो अ रविवारी चाले
रविवारी
हा स्कूल चालू झाल्या ना त्यामुळे
मग तुझी ती रूम दिली होती कोणाला ते झालं काय
हो ते झालं सगळं क्लिअर केलं आणि तेच मग पेंट वगैरे चालू नाही का काम घरात तेच पसारा पसारा सगळा
आणि ते करून आता परत तुला हे करायचं असेल नाही काय
हो हो म तेच म्हणते आहे ना मी तेच चालू आहे सगळं आणि त्यात घरी घरचे नाही आहेतेत अजून इकडं आम्ही दोघंचचे
घरचे म्हणजे पोरं
अ हा मुलगी तिकडच राहिली मुलाला इकडं आणलं हे पण अजून ड्युटीला तिकडंच आहेत एक दीड महिना पुण्यातच
मग ते तेवढं जायची घाई का केली
शाळेमुळेै शाळा भरती येना
हा हा हा
आले इकडं
हम् आव गोडं साहेब एक एक कोरन मळ आणि हे द मुळे सगळं असं हे करायला लागत
त्या मार्च महिन्यात त्याचा एक महिना स्कूल बुड आली ना
हम्मम
म्हणजे तिकडं केली एक महिना तेव्हा कन्फर्म नव्हतं मग म्हटलं आता पण जर गेलं तर परत भरपूर सिलेबस मागे राहतो मग
हो हो हो
हम् त्यामुळे मग आलू आम्ही म्हण ह
घरातच काम आवडत आता कस होत हे आता पोरांच्या शिक्षणामध्ये असतो बिजी आता माझं ते जरे बोरगीचं लग्न झालं हा तिकडे शिकायला त्याच्यामु घरात दिवसभर एकटीस आपले एक तिने काम आववर खरा पोरा आल्यावर फक्त सगळ हे अस हा आपलं करायचं खायचं आणि वा आणत सगळं आता तो म्हणतो उद्या येतो आता तो जर कुठं जॉबला लागला असा होता कारण त्याला काहीच का य एक मॅगीच्या व्यतिरिक्त काही करता येत नाही ह
शिकवायला पाहिजे आजकाल
म् नाहीय ना तो मनवर्गेते मी कि ती बोलते फक्त मॅगी करतो मी म्हटलं असं नाही करायचं शिकायचं म्हणजे अस करायला मी तर तुमच हे तुम्हाला आठवण येत त्या का कॉलनीतली काय
होजामित ते
एखादी आठवण सांग बघू तुझी ठळक सांग मला काहीतरी आठवण थडच सांगा तुझ्या लक्षात राहिलेली एखादी आठवण मला सांग
अ म्हणजे असं खेळण्याच्या बाबतीत का असं कुठे गेलय आणि काहीतरी झालंय असं काही
नाही म्हणजे तुझ्या शाळेतली सांग किंवा कॉलनेतली सांग किंवा क्लासमधली सांग क्लासमध्ये जन धमाल केले क्लास मधले सांग काय तरी
हो तेव्हा नाही का आम्ही क्लासला जायचो मग ति ते... आ... आम्हाला एकदा ज्या क्लासच्या मॅडम होत्या... त्यांनी कच्चे करवंदाचं लोणचं घालून दिलेलं म स्थ पैकी.... हं हं हं हं... ते लोण चं अजून आठवतं मला मस्त... हा
त्यला म्हणजे... मीठ मसाला लावून ना?
कच्चे करवंद नाहीत का... ते हिरवे हिरवे... आम्ही ते डोंगरात शाळा होती... मग तिकडून, तोडून आणलेले
हूं
आणि मग... त्यांनी ते बनवून दिलेलं... तेव्हा मला वाट तर तो... एक... प्लंबर न्हाई... नव्हता का... त्यांचा मुलगा पण हो आणि आम्ही पाच सा... हा हा हा हा.. सिकंदर... हो हो तो होता... आणि आम्ही सगळे ते आठवतं... परत क्लासमध्ये... काय आम्ही... मेकअप टेकअप... सगळंच चालायचं
ते दिवसच वेगळे होते गं... म्हणजे ते फ्री पण... तिथं म्हणजे काय... मॅडम स्टुडंट... हा... हेच नव्हतं एकदम छान होतं... आता तर बघ कसं पोरांचं चालू ए तर मॅडम ना... म... मॅडम बाजूनी गेली ना तरी बघे ना... काय नाई मॅडम पण... म्हणजे रिस्पेक्ट हा प्रकार नाई राहिलाय... हा हा बाबा... ही माझी मॅडम ए... क... काय... त्यावेळेचा कसा तो रिस् स्पेक्ट असायचा... आज
पहिलं म्हणजे कसं... आपण... आम्ही शाळेत जरी चाललो आणि... आपल्या बाजूचं... शेजारचं... कॉलनीतलं कुणी जरी दिसलं तरी... असं... दबकायचो... ऐ... मामा आले... म्हणजे नाई का? असं घाबरायचे आता काय म्हणतात... ह्यांना काय करायचंय... आमच्या आईवडील आम्हाला काय बोलत नाहीत
त हो... तसंच होते... हा... आई वडील शाळेमध्ये सुद्धा तसंच होते हो... आमचे घरचे... आम्हाला काय बोलत नाई... तुम्ही कोण बोलणार... आमचे... शाळेमध्ये टीच रने मारलं तरी... काय हो... आमच्या आईवडलाने अजून पाच बोटं लावली नाहीत... तुम्ही का मारलं? किंवा आईवडील पण येऊन बोलणार... आमच्या पोराला का मारलं? ते कसं... त्यावेळेचा... तो धाक होता... त्याच्यामुळे शिस्त हो ती... अ.. त्याच्यामुळं मुलं पण... खरंच घडत होती चांगली हूं हूं.... आता... आता पैशाचाच बाजार... पैसा फेक तमाशा देखो असं झालय... काही... बोललं तरी त्या मॅडमला पण असं एकदम विचित्र बोलणार... गलिच्छ बोलणार... किंवा ते मारा जाणार... टीचरांची... सर लोकांची... कॉलर धरणार
तसंच होतं... आता स्कूलमध्ये... त्यामुळे मुलं घाबरत नाई बिलकुल
नाही हा... धाकच नाई राहिला ना... कारण आई वडील सुद्धा काय बोलतात... आमच्या मुलाला का मारलं? मारायचं
हा हा... बरोबर... आणि आपण प पले... आई वडील काय म्हणायचे... बिंधास
बिंधास मारा अरे... सांगते काय... आता म... माह्याकडं मग अशोक शिंदे... त्या सांगायच्या... तुम्हाला त्याला बांधून पण ठेवलेले ए... मी त्या अशोकला... त्याला... एक दिवस पाशी ठेवला होता त्याला... दोन हात बांधून ठेवले त्याला मी एवढी मारायचे... एवढी मारायचे... मला अजून आठवण येते त्याची नंतर तर पा... आणि इतकं... म्हणजे हे करायचं ना... कारण त्याचं नव्हतं शेवटपर्यंत त्याच लक्ष नव्हतं... म्हणजे असं... अभ्यासामध्ये... एवढी त्याला मारायची पण ते कधीही... मला उलट जाब विचारला नाई किंवा का मा उलट सांगायचे... द्या की दोन लावून... असे सांगायचे... वर द्या की दोन आता.. कोण बोलेल काय... द्या की दोन लावून... आपल्यालाच मारतील लिहून का मारलं म्हणून?
आता पेरेंट्स डायरेक्ट मुलांसमोर टीचर्सला मारतात.
हम्म.
हो स्कूलमध्ये आमच्या मुलीच्या झालेल्या प्रिन्सिपलला मारलेलं.
प्रिन्सिपलला.
प्रिन्सिपलला केॅबिनमध्ये जाऊन तोडफोड करून. काय कारण काहीच नाही की तो ते प्रिन्सिपलने त्याला एक फटका. का दिलेला त्याच्याकड पैसे सापडलेले आठ दहा हजार कॅश. मग तू एवढी कॅश कुठून आणलीस.
हम्म.
मग त्यांनी घरातून आणलेली आणि तो काय करायचा प्रत्येक कामाला मुलांना पैसे द्यायचा माझं हे होमवर्क. कर मी तुला एवढे पैसे देतो माझी बॅग आण बसमध्ये तेवढे पैसेस हा असं. सेलिंग मग ते तसला प्रकार होता होता म्हणून प्रिन्सिपलने हे केलं तर. त्या आईवडिलांनी तस तमाशा केला. असे आजकालचे पेरेंट्स आहेत.
तसं आमच्या इकडे पण एक असे प्रकरण घडलं होतं रोहामध्ये मुलगा राठीला होता.
हम्म.
आणि तो मुलगा. आ हे सिगरेट ओढायचा. तिकडे आधी सहावी सातवी ला असल्या पासून.
हम्म हम्म.
आणि आमच्या त्याच बिल्डिंगमध्ये त्या शाळेवर एक टीचर होती. म्हणजे मुलगा दुसरीचा होता पण त्याच बिल्डिंगमध्ये शेजारी एक टीचर होती. तर मग तिनी तिच्या आईच्या कानावर घातलं ना.
हम्म हम्म हम्म क्यास हा.
अन् का असा असा तुमचा मुलगा करतोय म्हणून. तर त्यांना काय झालं माहितीय का राग कोणाचा आला त्या टीचरचा रागा आला.
हम् हम्.
जिने सांगितलं ना तिचा राग आला का म्हणजे खो मुलाची बदनामी करते मंजे तिने चांगलं सांगितल. पण तिने त्या टीचर वर एवढा एवढा राग ठेवला का माझ्या मुलाची बदनामी कर. मग तिने सोडून दिला विषय का तिला असं वाटलं चला माझ्या शेजारच्या बल्डिंगमध्ये. आहे म्हणजे विंग मध चला त्याच्या आई वडिलांच्या कानावर घालाव. चांगल्या आहेत म्हणून तिने आपलं जउन सांगितलं का अस असं आहे तर तिने उलट हे केलं. आणि नंतर असं झालं का दोन वर्षांनी अ असा प्रॉब्लेम झाला अ तो मुलगा आहे ना तो बाहेर असा वेशीच्या बाहेर एका ठिकाणी त दारूचा आडा तिथे तो सिगरेट ओढत होता तो मुलगा.
हम्म.
ते होता आठवता. मग त्यांच्या गावातल्याच लोकांनी पाहिलं एकाने त्याला तिथं धरून ठेवलं. आणि दुसरा माणूस जो आहे तो त्यांच्या घरी सांगायला आला वडिलांना फोन केला म्ह वडिलांना. न केला काही इकडे ये. आणि मग ते वडील तिथे गेले आणि मग त्या वडिलांनी हे केलं. बघितलं. ह आणि मग त्या मुलाला डायरेक्ट तिकडे हॉस्टेल ला पोहोचवला. डायरेक्ट हॉस्टेला हे केल् पण मग हेच अगोदर केलं असत जेव्हा त्या मॅडम. तेव्हा काय सांगित नाही तेव्हापर्यंत मुलगा एकदम फेल गेला होता सगळं आणि भरपूर. पुर झाला ते प्रकरनं आणि मग त्याला हॉस्टेलला पोहोचवल आणि मग न तर त्या बा बाईची पाय बी धरले म्हणजे ती बाई सगेबल
चांग हो आजकाल तसच आहे हो. चांगलं कोणाला पटतच नाही. आमच्या मुलाला
एवढा गेलो असतो ना पण त्या म्हणजे आणि जेव्हा त्या माणसानी रेड हँड पकडलं त्या मुलाचा डायरेक्ट हात पकडला. आणि त्याला तिथंच ठेवलं हात पकडून अ पकडून ठेवला त्या मुलाला आणि वडिलांना फोन केला मग रेड हॅड पकडला ना. रेड हँड पकडल त्या बापाला पण काय बोलत चाल नाही मग त्यांनी म्हटलं काय ठीक आहे, मग त्याला तिथे मारला वगैरे भरपूर आणि बाप चांगला होता त्याने डायरेक्ट त्याला तिकडे पोचवला. हॉस्टेल ला आणि मग तिकडे व दोन वर्षी मग सुधारला चांगला आता झालाय चांगला तो पोरगा इंजिनियर वगैरे झालाय.
नाही ज्या त्या वेळेस केलं ना मग होतात सुधारणा, पण एकदम हाताच्या बाहेर गेल्यावर काय करणार!
आपली वेळ झाली आता फोन कट कर आता तू
तुम्ही केलेलात का हा आता तुम्ही करा मग
हा ठीक आहे करते मी थोड्या वेळाने तू कट कर.
हो चालेल. हम्म.